हॅलो हा! आणि काय मग.
काय नाही.
हा हा.
हो. चाहा नाष्टा आली
चहा पीत नाहीस
हा.
हो
नाष्टा
त्या घरी गेल्यावरती जेवायचं
हो हो कधी जाताय घरी
घरी जाते कि आकरा वाजता
हा हा आम्ही पण केला नाष्टा
ह हा काय केलत रोज करतोय काय नाष्ट्याला
नाही जर समोसे त्याला स्य कसं करतोय समोसा असत्यात ना म समोस्याला जर बघ पहिला स्वयंपाक केला. तर म नाही करत आणि जर समज करून नाष्टा कराय चपात्या कराय झाल्या
हा.
च करतोय
हा हा मग सकाळी आधी समोसेच करत त्यात होय.
उठल्या उठल्या पहिला उठल्या उठल्या रात्री झोपतान बटाट पाण्यात टाकत्यात मग ठल्यावर म उट त्यावर डायरेक्ट कोण बी तु दे येन नुसता गॅस पेटवुन कुकर ठेवायचा वर
हा हा गॅस वर शिजवताय
हा आंघोळीचं पाणी ते वेळ होतोय ना पप्पाच न आंघोळ करून येत्यात मामी तोपर्यंत आई ती धार का, जनावरांच आवरुन येत्या धार ते काडून आई आणि मी दोघजन मग यून मग मामी आंघोळ करून यून देव पूजा करत्यात. तोपर्यंत आई बक सोलून देते, म आय आंगुळ करून युसतर मामी बटाट्याची भा भाजी तयार करत्यात.
हा हा.
मग परतन आई चहा पीत्या. तोपर्यंत मामी चपाती करत्या. म चपा झाल्या की दोघी जण मिळून, आई चपा ते समोस्याची चपाती लाटून देत्या, म मामी त्रिकोणी कापून समोस तळत्या.
दे.
म ते दुकानात घिऊन येत्यात हिकडं मग दु कानात घिऊन यून मग दहा वाजता मी घरी जातो घरी जाऊन जेवायचं, परतन आखराला वैरण पाणी करायचं जनावरांच आणि जात्यात मी हिकड येतोय.
हम्म हम् गिरायक असत्यात का?
हा असते.
बर, बनवाल तेवड रोज खपत्यात?
ह खपत्यात, रोज ऐंशी करत्यात.
होय, मग किती रुपयला एक विकताय?
त्या इकत्यात बा रानं, आम्ही विकतुय पंधरानं
हा हा. पंधरांमध्ये तेयासंग सॉस तेन देताय काय?
सॉस ते केचअपच
हा हा म आणि पार्सल
पार्सलला पण तेच की पुड्या आणि हित खायला मग ते बा हं पुड्या घरातच रोज शेव तेन काय नई.
बर
घरातच पाच लागत्यात रोज पुड्या
होय, पाच कुणाला? हा हा तुमांना दिऊ आणि काय?
काय नाही.
हा हा घरात कोणाला सगळ्यांना खायला. पाच पुुड्या, हा.
हो ना. पाचपुड्या मामीलाच लागत्याती. तिला.
हा हा
ते सॉस चपाती खात्यात ना.
हा हा
सॉस- चपाती, बटाट्याची भाजी.
हं हं
आम्हाला दुपारचं, सकाळपारचं, हे असतय ना, हो दही अस तय. ते दही -दूध काय पण खा. काय पायजे ते खायचं आणि संध्याकाळी हे असतय, दुपार ते असतय हम् ताक. दुकानात दोन पिशव्या नेतोेय ना, ते कोकुम सरबत तयार केलो परवा कालच की.
करवंदाचं बी खाल्ल्यावर काही होत नाही ना?
नाही नाही काय होत नाही. तर कशाला द्यायचं आपण.
खाय लागलेय पोरग तसच.
होहो. आमच्यात एक बुर्गी दुरडी भरून आणलेली करवंद.
कुठन? हम हम
तीतन.
हम्म हम्म
ती कोण खायची एवढी? ढीगभर.
हम् मग ठेवायच नाही का विकायला दुकानात?
ना बा ना. ते तर ते शर्मा आजीला त्यां की
हम्म हम्म
मग.
काय नाय. हो. काय नाही.
करवंदाला करवंदाची चटणी खाल्या
नाही नाही करतेत काय कच्च्या करवंदाची.
हा करतात आमच्यात कधी केली नाही टोमॅटोची रात्री केली. ते. ते बाजारात नाान दिली ना. शनिवारी कच्ची टोम्या टोमॅट टोल तार घालून भाज ली आरात आरात
परत आणि,
ह आणि मिरची आणि लसूण बी त्यातचं भाजायचा. आणि त्याच तीखर खरप कातड तीन वरचं काढायचसं सगल आणि मीर जीटेन ती सगळं ज असायचं.
हा.
अन तेला वरनं एक पळी तेल घ्यायचं. त्या जीरं, मौरी हिंग.
हा.
ते ते ते तडका तयार करायचं आणि त्याला घालायचं
हम् हम तेल महाग झालंय वडतं.
तेला काय माहत नाही.
हम्म हम्म.
ते बाजारण ते म्हाग झााल. लहान दिलेलं खायच काम तेवढं करतोय.
बर.
म आणी काय?
आणी काय?
काय नाही.
बर.
सेंद्रिय भाजीपाला पण खूप महागय.
काय ते.
सेंद्रिय भाजीपाला
होय.
हम्म दे हे देशि गाईंच्या गोमुत्रापासून सॅलरी तयार होते.
होय
हां
देशी गाईच अ हे काय म्हणतात गोमूत्र प्यायच असतय म्हणतात.
प्यायच असतय हं.
हा सकाळी उठल्या उठल्या
ह्ं तयार होते शेणा दूध तयार करत्यात.
हम्म आणि लहान मुलांना आंघोळ घालत्यात त्या हेन गोमुत्रान.
हो
होय कोणता तर आजार झाल्यावर ते ते आंगोळ घालत्यात. कोणता तर तो आजार झाल्यावर त्या गोमूत्रान आंघोळ घालत्यात.
मग आनी हॅलो हॅलो
आणि काय
काय नाय.
हॅलो
हॅलो
हां बोला की
आवाज येतुय का?
हा येत
रें रेंजचा प्रॉब्लेम आहे ना.
हा रेंजचा प्रॉब्लेम सगळीकडच.
हा तर त्या ते कधी नसते. सध्या खूप गरम व्हायले.
होय दोन तारखेला. तारखेपर्यंत अजुन हाय म्हणून सांगितले उष्णता नऊतप्पा नऊतप्पा काय तर सुरु झालं म्हणून सांगितले नऊ दिवस. अं हे ताप तापमान जास्त असणार लहान मुलांना आणि वृद्ध माणसांना. जपायला सांगितले लहान मुलांना ताप. सर्दी उलटीचा त्रास होऊ शकतोय.
हो, आमच्यात पण आलता कि ताप.
हा हा बरं आहे का आता पोरगीला.
हम्म बरं आता.
आणि काय मग. हा हा हा.
झाली झाली. हॅलो. काय नाय. का तुमची गा आलं ती ना.
हम हम. घेतला सा का मग. आ.
आणि काय.
घेतलासा का म्हणलं.
हा घेतलो कि.
हा हा ऑर्डर केलेलं असते का आधी.
हा आधी ऑडर केलेलं असतेय. अ ऐकदा आधी. कधी पण येतात कधी कोणाला ऑर्डर करायचं कधी पण असं. कधी पण येत त्यांच्या. आपल्या ते घ्यायचंय. पूर्ण असतोय ना त्यांचा. एक दिवस आड दोन दिवस आड.
हा हा.
असं हा रोज दोन ट्रे. त्या टेस्टिंग.
हा हा.
आणि काय म
आणि पेप्सी तेन ठेवताय का नाय. पेप्सी तेन ठेवताय का नाय.
हॅलो.